अ
हां बोल हां याय लागलाय‌
हा काय करायलीस?
मेहंदी काढायला लागले.
मेहंदी आत्ता
मी मेहंदी शिकायला चालोय ना?
होय
व्हय
नवीन काहीतरी.
हम्म.
चांगलंय चांगलंय शिका. सुट्टीचा फायदा करून घ्या तेवढाच. हम्म... मग आणि काय चाललंय?
काय नाही.
लग्नाची तयारी वगैरे?
चालू ए.
बरं.
हुं.
पाऊस वगैरे आहे काय?
हाये थोडा पडतोय... परत ऊन पडतय
असं ए व्हय... हा हा हां.
हम्म.. कंटिन्यू असं काय नाई ए
कंटिन्यू पडायला पाहिजे बाई पाऊस... खरं तर आता गरज ए
परवा थंडी वाजालती ढीगभर... परवा होता जरा पावसाचं वातावरण झालतं फक्त पडला कायच नाय... फक्त वातावरण तेवढंच झालतं.
हा हा हा.... तिकडं... इकडं झाला बाई पुण्याला. किती ए... व्हय कारण पण भरपूर झाला पाऊस परवा पण झाला... म्हणजे मी जशी आले ना कधी रविवारी आले मी... रविवार पाासून हेच्या आजच पावसाला सुट्टी दिली.
होयच. त्यांच्या तिथं पण हाय म्हणाले ते... त्यांनी काल पडालता त्यांच्या तिकडं... भरपूर पडालता
व्हय?
हो.
चांगलं ए कि मग... जाऊ दे... पाऊस पडायला पाहिजे.
तिथं जिथं शेेती आहे... तिथं तर जास्त पडायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी.
होय होय... बरं झालं.
जिथं पाहिजे तिथं पडत नाई... अन जि नको तिथं पडतोय जास्त हो म्हणून मुंबईमध्ये नको पडायला पाहिजे... तर तिथे पडायला लागलाय ढीगभर.
आता काय तसं तर... दरवेळीपेक्षा कमीच आहे... आता सगळीकडं
हम्म... नाहीतर... पूर-बीर आतापर्यंत
व्हय... तिकडं कोल्हापूरला तर पूर येऊन आता सगळं पॅक झालेलं असतय.
तेच की.
यावेळी काय पूर येतोय?
नाही... पूर यायला पाऊसच नको... पाऊसच नाई आणि पूर कसा येईल?
नदी तरी भरू दे.. लई झालं.
हम्म... ते तिकडं... अ तर जे पाण्या... म्हणजे ते नदीच्या काटाला ज्यांच आहे त्यांचं बरं त्यांना बरंच आहे आता.
होय... तेवढं हाये.
हम्म... पाणी आलं कि मग
तेच की नाही तर पाणी आलं की परत या परत इकडं जावा, तिकडं जावा
व्हय तापच आहे
हम्म त्यांना ताप त्या दाईसनी ताप
होय तेवढं खरं आहे
हम्म काय नाही सगळी नासधुसच म्हंटलं
होय
हम्म
बिचाऱ्यांना उगाच शेतकर्यांना ते नदी काठच्या ताप आणि नाही पडला पाऊस म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना त्रास होतय
ह
मराठवाड्या कडतर मागच्या वेळी किती पडले ना यावेेळेस काही नाही तिकडं पण
हम्म नाही आता पाऊस तूच नाहीे आणि कुठं काय पूर येणार आहे
होय आता मागच्या वेळी बग तिकड आपल्या इकडे होत एवढा कोल्हापूर जिल्ह्यात पण सोलापूरला भरपूर झालता पाऊस
होय
हम्
हम्म अजून काय नाही निवांत पिच्चर बघायला गेलतो आम्ही पण
कुठला?
अ मुन ते तुंबाड बघायला जाणार होतो पण घबाड कुंड बघितला मग हा मग घबाडकुंड बघितला
चांगलंय काय भूताच तर आहे काय
आप म्हणजे एकांकिका केली ना ती घबाड
हा
सेम त्या टाईपमध्येच होतं ते
सेमच हाय काय
होय एवढं पण म्हणजे असं हॉरर सांगितल्यात पण हॉरर असं काही वाटलंच नाही
मराठीमध्ये हॉरेर अस काय नसतंच
हा त्या एवढं काय असं वाटलंच नाही की बाई हा भारी आहे तो भारी असं काही वाटलंच नाही
ह मराठीमध्ये जरा ते प्रॉब्लेम आहे हरर जमत नाही
हम्म ते काय नदीत जाऊन हे केलेलं म्हणजे खजिना तित असतो असं सांगितलेलं त्यामुळे ते नदीत
म्हणजे हॉरर नसल अ काय म्हणतात ते सस्पेन्स असेल
हा असल असच काहीतरी आम्हाला काय कळ म्हणजे सेम असं घबाडच असं वाटत होतं आम्हाला
घबाडच
हो आणि मधनच मधनच मालतीचा पण रोल होता त्याच्यात
होय का मग मला बघायला पाहिजे
अ अ ते कोण माहि त्या काय केलं काम त्या म अ हवायेऊ द्यामध्ये होती ती तिनं केल्यात एक
श्रेयाबुघडे
नाही नाही तिचं नाव एवढं आठवा ना मला तर कोणतरी हाय ती. हम्म आम तो एकदम कॉमेडी वगैरे करते की थोडीफार म्हणजे ना कुणाला तर आवाज काढतोय बघतो. हम्म कोणतरी हाय त्यांचं नाव वाटव ना मला आता. छान आहे बघायला गेलं म्हणजे असं जर ते घबाडच जर कळाला नसतं तर तो कळाला असता. ते खरं आम्हाला घबाडच वाटाल त सगळं त्यामुळे एवढं काय
आपणच केेलेलं आहे आपणच खेलेलं आहे असं वाटलं असेल ते
हा त्यामुळे एवढं काय वाटलंच नाही ते घबर बघताना
हर चालेल ते कसंत नंत त्या नातकवाल्यांचा हे प्रॉब्लेम असत आपल्याला म्हणजे एकदा नाटक करायला लागलो ना की आपण शिकलेलं असतल ना की असं करायचं तसं करायचं
तरर मग ज कोणतरी असं काहीतरी वेगळं करत असत किंवा चुकून जरी एखाद्या कलाकाराच्या. चुकली तर मग त्या अरे काय कला य असं होत. कडे बघच जोडून दिले माहिती का त्यामुळे वघल माप कशाला काढत बघायचं म्हटलं दुसऱ्याचे.
जायचं नव्हतंच पण ते अचानक सगळं ठरलं ठरत.
ते येला जनरत न कोल्हापूरला ते. कुठला अ कुठला तर आलाय कच.
पिक्चर बघायला जाणार होते ती चौघ जण गेलीत फक्त मग आम्ही काही गेलो नाही.
कोण चौघ गेलते?
स्वप्नील दादा संध्या दीदी अविष्कर दादा सुहासदा.
हा आणि आविस्कार असेल मग.
तेच किती चौघ जण मा मी फोन लालेल तिला. संध्या ताईला येणार आहेस का ती म्हणली नाही. तू बी चाल म्हणाल की मला इकड म्हण नको बाई जाऊन या म्हटलं तिकड तुम्ही.
लांब म्हणजे सकाळचं असलं तरी एक गोष्ट पडते ग.
संध्याकाळच कस नाही होत आणि इथच आम्ही गेलतो तरी. आम्हाला यायलाच आकरा वाजला घरी. साडे दहा ला पिक्चर सुटला आम्ही काहीतरी खायला गेलो. वेळच झाला त्यामुळं.
हम्म
मग
की मग परत घरातले पन ओरड
हा आल्यानंतर ओरडा खाल्ला की.
त्यापेक्षा न गेलेल परवडलं.
बरं वाटतय होय तर काय. म्हणून, त्यातत कस लग्न ठरलं त्यामुळं. जाऊन घेत नाहीत कुठ बाहेर. बस बस बस घरात.
हा आणि मग तेनी पण ओरडत असतील मग.
नाही त्यांचं काय नसतय. हे पप्पा. म्हणतात कशाला. घरात असू दे. त किती दिवसेत. वर्षभर बाहेरच होतीस. आम्ही का बोलत होतो काय. तुला असं वगैरे.
हम्म तेवढं लायचं आता.
म्हणून म्हंटलं जाऊ दे तिकड म्हंटलं. म्हणूनच क्लास लावलो आता काय करायचं म?
चालायचं आता काय.
प्शेजारीचे ना त्यात आणि त्यामुळ काय एवढा विषय नाय.
हा आणि कसं होतेय. घरात बसून बसून बोर हो ते ग. काय करणार अस होतेय.
पण बाहेर फिरणारी माणसं सारखी. एकसारखं घरात बसलं हा, नक्को वाटतंय. काय असं कोंडून ठेवायलस का काय? असं फील व्हायला लागलाय मला आता.
मला इकडं आल्यावर होते. तरी पण मी इकडं आल्यावर दोन दिवस फिरलो सोड. आता उगं जरासं बर वाटान, म्हणून दोन दिवस घरात बसलोय बघ. आता जाणारे परत शनिवारी गुहागर किंवा कोकणला वगैरे फिरायला आम्ही.
हम्म.
मग तिकडून जाऊन आलो की मग फिरून. मग येईन मी इचलकरंजीला. तवर फिरून घ्या म्हटलं. आपलं शूट पण अर्धवटच राहिलय.
होय, घेणार होते त वाटत. आणि काय झा- होय झाली की.
गेलतीस का नाही?
गेलेलो की.
काय विषय झाला मग.
काय कळालंच नाही आम्हाला. कारण का एकेएकांना बोलवून नेलते ना आत खाली.
हा तेवढं करता ते. ते माहिती होतं मला.
त्यामुळे आम्हाला एवढं काय, म्हणजे मी आणि अनुष्क का त्या दिवशी आलो ना घरी आम्ही दोघी पण. परत फार्मासवरन त्यामुळ आमच्या दोघींना काही बोलावलंच नाही. नम्रताला पण बोलवलं नाही. बाकी सगळी जाऊन आलीत. अथर्व दादा गेला नाही. सुहासदाला पण बोलणार होते. पण त्यांच्या लक्षातच नाही की सुहासदादा हाहेत ते.
संध
अ. हॅलो. आवाज जातोय तुझा.
नेटवर्क प्रॉब्लेम आहे बहुतेक काहीतर
हा हा
थांब मी करतो आता
हा